हा बोला ताई. हॅलो. आला का आवाज. आवाज येतो काय ताई?. आला आला.
हॅलो. ह. हम्म.
हा बोला ना.
हॅलो.
हां बोला बोला.
हं हं झालं जेवण वगैरे.
हो इतक्यातच झालं.
ह आवरले का काम?
मग झालं ना.
हं! मंग तुझ्या तुमच्या अजून काही रेसिपी सांगा ना?
माझं.
आमच्या रेसिपी का? तुमच्याकडे पण असतील ना मग रेसिपी.
आमच्या इकडें काय हे असं साधच हे. मला नाही माहिती एवढं ना, आमचं आत्ताच लग्न झालत एवढं नाही माहिती. बनवील ना मी.
हां बरबरं ये पुरणपोळ्या बनवता?
हा!
बाकी दुसरं?
दुसरं काय नाही असंच. जे आहे ते आपलं नॉर्मल असं नवीन विशेष नाहीयेत मला एवढं.
नॉन व्हेज वगैरे काहीच बनवत नाही का?
नही नॉन व्हेज नही आमच्याघरी खात ना.
नही का.
व्हेजेटेरियन्स हे ते सगळ.
मग काय असंच. खातात का म साधं सिंपल. असंच खाता मग साधं सिम्पल.
हा आपलं जे आहे ते पोस्ट.
नॉन वेज नही खात बॉ असं.
नाही अ हा व्हेजच. मेन म्हणजे मलाच नही आवडत. म्हणून माझी मिस्टर पहिले खायची लग्नच्या आदूगर पन मी बंद केलं.
असं हे का चांगलंय. बंद करून दिलं तर काय ते आणून पण कंटाळा नुसता करायला.
हूं!
कोणाला आवडायचं.
माज्या मिस्टरांना.
मग काय करायच ना थोडस.
नाही, नाही अं हा आवडत नाही मला.
नाही का बरय मग.
हूं! माझ्या बाबाच्या इकडे पण नाही न चालत.
काय त्यांचं काही आहे का घर, देव वगैरे असे.
हा!
माळकरी सर्व. हा, ते कसं परंपरागत आलेलं राहतं ना, मग ते आपल्याला पाळावं लागतं ना.
हम्, पाळायची गोष्ट नाही, पण ती- हेच नाही ना, माहितच नाही, मग ते नाही आवडत.
कोणी मानभवपंथी असतं, कोणी कसं असतं, त्याच्यामुळे त्यांना चालत नाही बुवा असं. कोणा-कोणाला चालत, कोणा-कोणाला नाही चालत. बाकी? हॅलो? हॅलो, हॅलो? कट झालं का नाही? हॅलो? हॅलो? ताई आवाज येत नाही.